हॅलो
हॅलो हॅलो
हा
हा
हा
काय नाही बसली होव
बसलीये जेवण झालं का?
येतय का हा
हा येेतो ये
होव
हा काय खाल्लं होत आज जेवणात?
आज का खिचडी रोज रोज खिचडी बनवून खाऊन येते, खिचडी
खिचडी एवढीच खाल्ली का?
मग खिचडी एवढीच खाल्ली ना काय करू गी
खिचडी मध्ये काय काय टाकलं?
खिचडीमध्ये का फक्त डाळ टाकली उडदाचे पापड
हा हा डाळ टाकलं तर म्हणजे दाडेमध्ये दा म्हणजे नुसती नुस्ती खुचडी खाल्लं तर आपल्याला काहीच नाही भेटत ना डाळ टाकली तर तुला प्रो टिन का भेटणार मग त्याच्यामध्ये. नाही तर खिचडीमध्ये झिरो ग
हा.
हा.
तु काय जेवली?
जेवला का?
झालं. सगळ्यांचं जेवण झालं, बाकीचे जोपले.
हा ती तुझी लहानी पिल्ली जोपली का?
ती पण जोपली आताच जोपली ती.
हा.
फोन आलो का बोलू बी देत नाही. ती पिल्ली.
असंच मम्मा मोबाईल दे असंच करत राहतात
हा तसच करता ते.
काय मग. अस काय काम केलं.
अजून काय चालू आहे गीता?
काय गं दवंती.
काय चालू ए म? हॅलो. हॅलो. हॅलो. काय?
हॅलो.
धनवंती?
काय? आवाज येतय का?
बापरे! आवाजला काय झालं बोलता बोलता? हॅलो.
हा बोल ना.
धनवती.
काय?
गीता.
आवाज पण येत नाही आत्ता.
तुझा तर आवाज येतोय गीता. बोल ना. हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज येतय तुझा.
हॅलो.
हॅलो.
धनवती आवाज तुझं येत नाही. नाही मला
तुझा तर आवाज ज येतोय. हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
धनवंती?
काय? बोलना.
इकडे आवाजच येत नाही मला. आता काय काय बोलू मी? काहीच अवाज येत नाही. आणि मला तुझा आवाज पण नाही ऐकू येत ये. हॅलो,
तुझा आवाज येतोय गीता बोलना. बापरे! हॅलो, हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हम- हं. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,
हॅलो,
हॅलो,